मग, आजचा विषय आपला
हां लक्षातच नाय रे तो एक इम्पॉर्टंट कॉल होता ऑफिसमदन हम्म काय सांगालतो मी तुला
तर काय तीन चार पाच का पाच तीन दोन काय
तीन चार पाच पाच तीन दिन भा भाई कहना क्या चाहते हो तुम
कोणता डाव त्यो
पाच तीन दोन
पाच तीन दोन
हा
हा त्यातलं काय तरी सांगालतास ते पाच डाव जिंकायचं काय
तीन डाव आणि दोन डाव म्हणजे काय विषय हात हाात घ्यायच असतोय
म्हणजे तुझा मोठा आहे अस समज कार्ड असे तू पाच वेळा जिंकायच
बरं हा पाच ते घ्यायच
हा
आणि समज तू पाच झाल नाही समज तुझा एखादा चुकून मी डाव जिकला तर तू पुढच्या डावाला दोन करू शकतेस एक तर त्या त्याला तुझा तसाच जिकून डाव देऊ शकतेस म्हे तीन पानं जिकून त्याला देऊ शकतेस हा
डाव जिकांयचे
हा सल्लग पान नाही अबक प्रत्येकाला पाच तीन दोन म्हणजे टोटल किती झाले पाच आणि. तीन दहा परतेकाला दहा दहा पानं जातात
हा
बरोबर हाय
प्रत्येकाला दहा पानं द्यायची म्हणजे तीस पानं
हा तीस पान
तीस पान वाटलीत त्यातला एक पान राहतंय तुझं एक तिसावं शेवटचं
कस
अरे तू निम्म घ्यायचं म्हणलास ना आठ पसन पुडत आ बघ कि पहिलं तुझं एक ते सात ते सात कार्डचा बंच झालाय
अ आठ ते राजा पर्यंत अ एकापर्यंत
हम्म
आठ नऊ दहा अ आणि गुल्ल्या राणी राजा आणि एका सात सात
पाइन चोक चोवीस
का धरून सात
हा सात सात चौक आठ्ठावीस
सात चॊक अठ्ठावीस आणि दोन सत्या
दोन सत्त्या
हा
तीस
प्रत्येकाला दहा दहा पाने गेलीत म्हणजे प्रत्येक काढावत कापनाज तरी करणार
हा
तशी किती डावणार तुमचं दहा डावणार
हा
दहा डाव मधलं पाच डाव तू जिकणं गरजेचं आहे तीन डाव मी ज गरजेचं आहे दोनडाव तीन जिकंणं गरजेच ह्य म्हणून तर ते खेळ म्हणलाय ना
म्हणजे तो पाचच्याऐवजी सहा जिंकलास तर
स जिंल पण तू कुणाच्या तर वाटणीचा डाव जिकलास
हा
म्हणजे ती ति जी तीन पानं जो तो घेणार त तुला आली
हा
कळ काय नाय तुला
तर तू समज काय म्हणला धाड
धाडाव मी तीन करणार पाच तोलाची काही आहेत हा मी सा जिकंले
आणि त्यांना एक काय समज त्यांनन तीन जिंकले
पर तीन जिंकले
दहा संपले आणि मग एक पण नाही
आणि ज्यो तिसरा उरलाय त्याला बघ नियमानुसार त्याला किती डाव करणं गरजेचं होतं
दोन
दोन मग त्यांना दोन डाव जिकण गरजे आता ते त्यांना जिंकलं नाहीत म्हणजे त्याच्या वाटण्याचं दोन डाव कोण जिकली मी दोन जिंलो बरोबर आहे
हा
समजतो अस त दोनो वाला तुझ्या वाटनेचा दोंडाव मी जंिकलो हा म्हणजे पुढच्या डावात काय होणार मी परत पास करणार नाही आता पुढच्या डावात पास करणार तू तण्या करणार तीन आणि मी करणार दोन हे असंच
ते कोण ते नाही ते नाही ठरवणार कोण कोण पाच करणार कोणती आणि
कनफ साठी काय करायचं प त्या त्यातले पाच तीन आणि दोन ची काढ काढायचे
हा जास्त ठेवायची
हा आणि समोर ठेवायचं आणि प्रत्येकाला एक एक पान उचालायला लावायचं ज्याच्याकडे पाच पान येईल पाच नंबरचं तन पाच सात करे ज जच्याकडे तीनंबर पाण असले तीन हात कराय आणि ज्याच्याकडे दोन नंबरं पाण येईल त्यानं दोन हात करायचे
हा मगे तू स्टार्टिंगला मला सांगितलं नव्हतास
हा अरे हे हे आहे ते असं नाही की आता तू म्हणलस मी पास करणार तर तू पास करू शकतो
हा खरे रुल बघाय गेला तरी तस
रूल बघा गेलास तसं म्हजे का तर भांडण बघून कन्फ्युजन व्हायला नको
मी पाच काही करतो म्हणलं करा म्हटलं असं वगैरे काय म्हणायचं नाय कोन
हा एक करू शकतेस रे तू
हा
आता समज तू आता तू जस म्हणलास कि आता मी पा सात केलं त्यांण्याना तीन केलं आता तुझ दोन आले स आताय त्याचं काय.
हा.
तर काय इशू ना सांगूय त्या पुढच्या डावात जेव्हा पानं पिसली जाऊन परत वाटली होत्या दहा दहा पानं.
हा.
त्याचा कडे दोन ऑप्शन असतात
कोणते दोन.
कि एक तरर तू. अ त्याला दोन ाऊन जंकून ती कार्डच येते तढ धोडावाजी ती मला द्यायचीस
हा.
नाहीतर तुझ्याकडं मी दहा पान तुला त पिसायला लावनार.
ह
आणि तुझ्यातलं एक पान मागणार म्हणजे काय करणार तुला सांगणार मला वरून पाच नंबरचं पान आहे ते मला दे
हम
आता समज तुजाकडे दोन एकका आले आहेत आता ते तुजसाठी चांगल आहे कारण दोन एक कि तू दोन हात तयार करू शकतेसआणि दोन डाव जिकू शकतेस पण समज तू पाच नंबरला एका पिसल्यानंतर गेला
हम्
तर ते एका माझं झालं ना मग मी त्या बदल तुला कुठलं पण पान देऊ शकतो मी त्याबद्दल तुला सत्ती पण देऊ शकतो काही व्हॅल्यू नाही
हां.
असं असतय.
म्हणजे तो हुकुमनलास तो कसा ठरवायचा.
आता ज्याच्याडे पाच हात हाय. त्याच्या आधीच कधी पण पिसत असते आणि वाटत असते
हा.
ते न वाटला नंतर कनी तू त्या दहा पानातला एक हुकुम काढाचास आणि लपवायचास तू कुठंून लपव जास्त ूनथं पो बस
जो पाचात नाही नाही जो पाचात घेणार त्यांनी ठरवाचा हुकुम कोणता
ठरवणार नाही तो पण बघणार नाही त्याला ते पान कुठला हेच माहित नाही
म्हणजे ते पान कोणाच्या ह्याच्यातलं काढणार
तू तुझ्या हिच्यातलंच की म्हणजे ज्याच्या ही जात पाच हात करणार आहे त्याच्याची धाव
दहा पानं आहेत त्यातला एक काढायचा म्हणजे त्याच्याकड नऊ पानं
हा. आणि ते ल पोवणार लपणार म्हणजे काय ते स्वतः पण बघणार नाही आणि कोणाला दाखवणार पण नाही
हा.
ते वेगळे ठेवणार आणि समज आता माझ्याकड नाही तर ते त्यांनकडे पानं संपलीत तर आम्ही तुला सांगणार की ती पान फोड मग तू ती सगळ्यांना दाखवाजस
हम.
आणि समज आता तण्याचा एक काय तुझा दश्य आहे इस्पिक मधला आणि हुकुमी फोडा लावला आणि तो निघाला चौकट आणि चौकटचा सत्या जरी टाकला. तरी तो डाव मी जिंकला
आणि ते तू हुकुम फोडायचा म्हणलास ब
बर
कुणाचं तर कार्ड संपल्या नंतर न
हा काढ नाही समज तुला हुकुम पडा ना तारी व तुला नहकुम फोडता किलवरची उतारी करायची कि लोवर तरू शकते डायक्ट हा असं पण न असते
हम्म हम्म
आपण चौकड मधे कसं सांगतोय आईक आता तण्याने स्पीिकची उतारी केली मायाकड पान नायाय आणि हुकुम फुडलेला चौकट दस्य आहे. आणि मी ती टाकली आणि तुयाकडं पण ईसपिक नायाय तर तू चौकट दशी या वरच चौकट गुल्या टाकलास तर ते हात तुझा का तर हुकमाचाच खरं मोठं पाण माझ्या पानापेक्ष
म्हजे वेगळ जरी असलं तरी तुझ्यापेक्षा मोठठं पाण
हुकुमच पाहिजे
तेच कळाल की हुकुम तुझा जर का चौकट आहे समज तू दशा टाकलास अन् तेन
हा दश्याच्या वरचं पाण टाकलं. तर त्यो हात तेजा. असं असतंय.
हम्म हम्म म आणि
आणि काय काय नाही बग निवांत.
आणि ते एडिटिंग करतेस ना तू.
अय्
त्याज मगाशी काय तर सांगत होतास मला.
काय ह्य
ते मोशनचं कायतर सांगलतास की.
मोशन मोशन मोशनच काय आता मोशनच काय सांगत होतो?
अरे ते थ्री डी एडिटिंगच अजून एक कोणता तर पॉईंट म्हणालतास ते फिरते वगैरे
फिरते ते ते नल नल
हा नल नल
नल कायची असते ते काय दहा फुट मुव्ह करू शकतेच रे.
हा
ते पाय तस मुव्ह करू शकतेस तू.
हम्म
तर तुला हे समज की काय फिरवायचय तुला एक तू व्हिडिओ तयार केलायस ज्यामध्ये तुला असं एक चक्र आहे ते चक्रात तुला दहा फोटो घातलायस आणि ते दहा फोटो एकदम फिरवायचेत ते दहा फो फिरवण्यासाठी नलचा वापर करू शकतयस त्या नल बर कनेक्ट करायच त्या ॲप मध्ये एक सर् सर्कल फिरवायचा एक पॉईंट आहे त्या पॉईंट ला तू सर्कल फिरवलास कि ते मग चालू होतंय.
हा
मग ते फिरतंय म फिरते अनिमेशन मग हे पॉईंट आहे की त्यात दहा फोटो ते एकदम फिराल्यात.
हा जे एका वेळेस तो एका सेटिंग मुळ भरपूर फोटो फिरवू शकतोस.
हा पाहिजे तेवढं असं नाही की ते असं फिरवू शकतेस, ते तू वर खाली करू शकतेस, ते पुढमाग करू शकतेस.
हा म्हणजे तेच की ते जे जागा हलवू शकते जे काय
हा. असं बोलू शकतेस.
जे आपलं व्हिडिओ ज मध्ये मुवमेंट असत तशा पद्धतीने
हा.
प्रत्येकाची वेगवेगळे हाल चाल करता येत काय सगळ्याच, एकच आडव तर आडव हुब तर हुब
अ असा विषय की तू नळला, कनेक्ट केलास की नळ जिथ तो हलीवीती स्थित असली जाते. मग जर तुला दोन चक्र आहेत, जी दोन वेगवेगळ्या दिशेला फिरते जऊ असली तर त दुसरा नलदार
हा म्हणजे असे वेगवेगळे नल तयार करून आपण एक व्हिडिओ केल्यासारखं करू शकतो.
हा तसं बोलू शकते. फक्त एका कामात होते रे नाहीतर, कसं असते दहा फोटाला वेगवेगळ्या की फिल्म द्या आणि त्या एकावी हे करा म् ते ल काम लात
हा.
पॉईंट भारी हे यातला.
म्हणजे तुला जरी फोटोवरन व्हिडिओ तयार करायचा झाला. तरी करू शकतेस
फोटो विन व्हिडिओ म्हणजे, ते ए आ करते रे फोटोवरण व्हिडीओ
आरे सा साधा व्हडिओ
तसं नाही मी आणि ॲनिमेशन द्यायचं काम करू शकते फोटोला फोटो फोटो मधल्या गोष्टी हलवू, शकत नाही मी
हा.
मी
अरे वेगवेगळे फोटो हे करून तयार करू, शकतो असं म्हणायचं
हा हा फोटो हालवू शकते फोटो मधला, अनिमेशन नाय हलवू शकत
ते फोटोमधलं नाही म्हणत, मी वेगवेगळे फोटो कलेक्ट करून करू शकतेस काय सोडलं
होय होय करू शकते. बर ठीक, ठीक, आहे तुला एक पाच मिनिटात करतो.
चालते.